काय चाललं काहीच नाही बाई बोला ना, तुम्ही काय म्हणता? काही नाही बाई काही नाही बाई नका म्हणू ओ. काय म्हणता बोला ना? तुम्ही सांगा काय म्हणता काही नाही. म्हटलं ते त्या मावशींचं पार्सल येणार होतं, त्याचे पैसे पाठवून द्या. ते पार्सलवालाना फोन करून राहिलाय व घडी घडी हां. ते आवाच कमी कर हां, त्याच्यासाठी मी फोन केला होता.
हा चालल की पाठवते ना. नाही ना. येईल ती आता बारा वाजता सकाळची शाळा हाय ना तिची जा गेली असल ती
च्या गावाकडे शहराकडे अन् गावाकडे लग्न आहे त ते बसता बीस स्ता घ्यायचा होता आम्हाला तिकड, तर मग तुम्ही येणार का? येवू की हो का बरं तेच म्हंटलं यांना विचारून घेऊ मावशी ना काय म्हणता? काही नाही तिची मा मावशी येणारेए तिची हा. तिची मावशी येतीए आणि मावशीच्या पोरी येता एत दोघी त्यांना पॅन्ट शर्ट पण घ्यायचे आहे कुठे भेटता ओ ते
आता दो दोन चार दुकान फिरावं लागल आता असं. कुठून आवडल तेच्यावर डिपेंड ना, ते हे म्हणता काय म्हणता क्रॉप ते क्रॉप क्रॉप कुठे भेटत ओ ते क्रॉप. भरपूर आहे आपल्या इथं, भेटत का आपल्याकडं हा भेटता ना, व. तेच म्हटलं यांना विचारावं कुठं, भेटत काय नाही नाही तर मग. हा ते मोबाईल वर ऑर्डर करायला नाही तर, का नाही नाही भेटून जाईल काही नाही.
हां.. का.. हा.. काही नाही माझे ते काम पडलेले होते, हां म्हणून म्हटलं. सांगाव यांना आणि आता ते लग्न बी आलं जवळ, हा ते तुम्ही मला सांगितलं होतं. हा.. हा.. ते लग्न बी आलं, तुम्हाला आली का पत्रिका.
येईल अजून टाईम आहे, लग्नाला ना. या महिन्याच्या शेवट शेवटला येईल. हा तीस तारखेला का काय लग्न आहे. मला वाटलं तुम्हाला पत्रिका आली का नाही, नाही फोन आला होता. मग ते बोले की ते पाठवतो म्हणे, पत्रिका म्हटलं ठीक आहे ना चालेल असं काही पात्र पत्रिका दिली पाह्या असल. काही नाही म्हटलं येऊन जाऊं.
बहिणीला फोन करावा लागेल माझ्या, म्हणल त्या ताईंना पत्रिका देऊन ते बाई आपल्या घरी येतात. त्या नेहमी हो ना हां, त्यांच्यामुळे त्यांना पहिले पत्रिका द्या बाई म्हणलं. अजून तर काय आली नाही. माझ्या मला, इ नाही अजून आलिये पत्रिका येणार आहे म्हणे, हां.. हां.. काय गडेगनर करायचं आहे ल कुणाचं, अच्छा काही साडी कपडे घ्यावा लागल, काही गडेगनेर करावा लागल. एक तर कधीच त्या, पोराचं जमत नव्हतं इकडून तिकडून जमलं. हं.. तर मग आता म्हटलं करून टाकावं, पोरगी चांगली भेटली हो डाॅक्टर पोरगी ये.
हं, का.
हो. त्याला डॉक्टर पोरगी ये, पण चांगली भेटली पोरगी लई छान आहे बाई नाके डोळे लई सुंदर ये. हो का, हम्म खूप सुंदर. तर मुलगी आहे म्हणे ती, लोक शहरातील लोक ए ना ते लई भारी लग्नं. करून देणार आहे म्हणे, पिक्चर सारखं लग्न करून देणारे म्हणे. हां तुमच्या इथलं झालं का ओ ते लग्न, कोणतं हो ते नाही का मागे जमत होत जमत होत. हां बाई ते जमल म्हणे, त्या पोरी
लग्नं कधी आहे मग. जाणार आहे का तुम्ही, हां मग जावं लागेल
जावंच लागेल ना, ते लग्न हे लग्न किती आहेर पाणी, किती खर्च आहे बाई मला, तुम्हीच म्हणले होते ना आम्ही नाही जाणार. आता काय करता बाई, भाऊबनकी आहे शेवटी जावाच लागता ताई. मग काय करता. पोरींनसाठी त जावत लागत मग ते, काय त्यांच्या काय मनात येऊन जाईल. मग ते आपल्याला उतार वय झालं का, मग आपल्याला विचारायचे नाही ते पोरं मग. ते म्हणतील. आमचे काका काकू तर आमच्यासाठी काही, केलं नाही. आमच्या लग्नाला तर आले नाही, मग काय कराव ना. ते तर आहे मग, तेच्यासाठी जावंच लागत बाई. तोंड दाखवातंं लागत ते कशी बी वागो, पण आपल्याला जावत लागत नाही का. हो हो हो.. मग आता आपण मोठे पडलो. मग जावच लागतं मग काय,
घरचं म्हणाल्यावर जावचं लागत ना, का ओ मी काय म्हणते, आ बोला ना, ती परदेशी बाई तुमची मैत्रिण तिच्या नवऱ्याचा बड्डे हो ता म्हणे कधी हो, आता मध्ये दोन चार दिवसापूर्वी हा का, काय माहित. तिनी हाटली मध्ये बड्डे केला. हां का कोणी सांगितलं तुम्हाला, हे काय मी आता मोबाईलवर पाहिलं. बघू हो का, तुम्हाला पाठवलं बघा. मी बी आत्ता चं. पाहिलं म्हटल कोणता माणूस आहे बघावता म्हटलं आणि ती नेमकी ती आली समोर. म्हटलं अरे नवराचा बड्डे केला वाटत. हा तेच तुम्हाला काही पैसे बिसे आले का नाही आले. हा मला आले पाहि काहीतरी पैसे आले आज ते सरकार देत. थोडेसे काय माहित. ते मग कसले काय आले बई आज काहीतरी पैसे पडले जाती. काही नाही शंभर रुपये. पैसे आते काही नाही. हाना हा. अच्छा. ते बँकेचे बाई झंझट राहते फिरायला. हा ना. कंटाळा येऊन जाते. काय करता आता जाऊ दे. परवा व दोन दिवस म आता झाल का. थ मता चालू आहे का नाही. का कर त्या म्हणे म्हणे बई तेेत आहे बाई. इ बाराचीात म
दोन वेळेस जाऊन आली तर पाचलाच घरी आली मग काय करावं तरी.
आता काय. कारण काही तर पाहिजेसाठी काही ते करावं लागल. का चालू काही नाही बाई तुमचं काय चाल. ऑपरेशन घ जाऊ ना जाऊ.
हा काय झालं काही नाही.
ओके नाही का इकड बाबा आवा आ हा चालता चालत हा एकद कोणता
आमच्या दुकानाकड ओ तिकड एक आमच्या आमचे हिचे पप्पा म्हणे तूवा. आपल्याकडे येतो म्हणे तो वाबा म्हणे नेहमी.
मग बाई चांग र यायचं तू आमच्या दुकानामध्ये रोज येऊन बसायच मावशीने हा.
मग त्या दिवशी आला म्हणे तर आठ दिवस. वि ले दिसना तो बाबा दिसना म हिच्या पप्पांनी विचारलं म्हणे का म्हणे तो बाबा काही येई ना म्हणे. आ मने ते चि दोग.
योजना फेल झाल्या म्हणे त्याला घरी पाठवून दिलं म्हणे डॉक्टर म्ह म्हणतात बापरे.
आणि हो बाई अचानकच.
मग आता आम्हाला इत धक्का बई.
च्या वडलांना इतका धक्का बसला त्यांना ल टेन्शन येऊन गेलो चांगल न फिरता बाबाना. काय त म्हणे आठ. दिवस झाले म्हणे एकदमच हे झालं त्याला काही नाही जाईना अन्न पाणी काहीच जात. नाही बिचार पडू बिचार हा दवाख न्या नेलो होत त्याला मोठ्या. पोरांनी पण त्यो डॉक्टर म्हणे गॅरंटीच नाही म्हणे बाबाची म्हणे घेऊन जां घरी.
हम अरे बाई हो हा. काय आता विचाराच काय माहिती ते चांगलंय
वाढव.
हा का. रोज
त्या बाबाला आस झालना बाई काय करावा महादेवाचं पाणी पहायचं ना ताई असतो का असं होतं का तिच्याने काही फरक पडतो का हो. काय माहित बाई पण तो बाबाची गॅरंटी नाही दिलेली. बाबा कधी जाईल त्याच स सहज नाही म्हणे सांगता. येत म्हणे असं डॉक्टर म्हटले म्हणे का बाबा कधी बी जाऊ शकता म्हणे रात्री दिवसा कधी मी तुम्ही लक्ष ठेवा म्हणे त्यांच्याकडं म्हणे. नाही का हम्म ते पोरं झोपतच नाहीय रात्रभर नुसेय बसून राहता. एक कचा नंबर झाला.
अच्छा अच्छा अच्छा त्यांना सांगून प रोज सकाळी महादेवाच्या मंदिर जाऊन पाणी पाजा म्हणावं त्यांना हा हा चालेल. हा बरं तरी वाठाव. बरोबर हा ते तर आहे.
हा.
वय किती असेल ओ त्यांचं वय
पा हा जास्तच आहे पण मग आता बायकांना कसं आशेत राहते ना बाई आपला नवरा आहे म्हटल्यावर थोडस टेन्शनच राहतं बायकांना असं हम्म. काय कराव बाई इथेच
पैसे जाऊ ते ताई कशाला टेन्शन घ्यायचं. आणि आपली तब्येत खराब करायची.
तेच नाव तो दुकानामध्ये बसायच. ् काय आता आजकालचे दिवस मान
सांगता येत येताय. करून तर बघाय लावा तो उपाय त्यांना बर मी सांगलं हा हा हा हो तेवढं सांगा बरं का त्या बाईला पैशाच तर पोर का फोन करल घडी घडी ते यायचं तुम्ही विसरून बिसरून जाऊ नका. हा नाही तर ती बायक लवकर पैसे घेत नाहीत हा. किती पैसे काय माहिती दीड एकशे रुपये वाटत. हा हा हा ते त्यांनी माझ्या मोबाईलने जाव मला का तरी कूपन लागलं होत ना तर मग ते बोलले की स्वस्त पडतय तर घेऊ तुझ्या इथहून माझाच ड्रेस वगैरे दिला म पै देते तुला ऑन नाही अजून नाही दिले काही नाही. हा तेेतय चला ठेव का.
बरं बरं चालेल ठीक आहे हां.
कराव कट तिकडून कट नी व्हय होय ना आमची इथून.
हॅलो
हो मावशी